हॅलो
हॅलो
हम्म बोला कि ओ तेच म्हंटलं अजून काही ना काहीतरी सांगावं तुम्हाला
हो खरंच मला ऐकायला खरंच चांगलं वाटेल त्याच्याबद्दल एवढ इंटरेस्टिंग वाटालय की आता काय म्हणतात त्याला मी पण तिथलीच हो का असं वाटाल
घेऊन जाईन की तुम्हाला कधी ना कधी या फिरायला तुम्ही पण कारण बघण्यासारखं भरपूर आणि म्हणायला गेले तर आता पावसाळा पण यालाय आणि तुम्ही जर पावळ्यात आला तुम्हाला असं वाटणार पण नाही कि किती घाण आहे चिखल आहे म्हणा तुम्हालाच वाटणार नाही म्हणजे मस्तच वाटणार पूर्ण तिथ वा वातावरण म्हणायला गेलं तर म्हणजे आता बघा काय आपण शहरा ठिकाणी राहतोय त्यावेळेस आपल्याला म्हणजे तिथं घराबाहेर पण पडू वाटत नाही
होय केवढं घाण असत्या गटारी तर वाहात असतात चिखल एवढा असतोय ते काय म्हणतात त्याला आणि कुठलं कुठलं लोक काय वाटल ते करत असतात कचरा कोणती फळकुटं पण टाकत असतात परवा तर इकड पाऊस झाला सात तारखेला पाऊस झाला एवढा जोरात झाला की ती रस्त्यावर ती गटराशी वाहत होती
हा तेच की म्हणजे किती आपल्याकडे म्हणजे स्वच्छताच नाही अस्वच्छता आहे पूर्ण हा तेच की तसं तुम्हाला कोकणात दिसणार नाही जरी चिखल झाला तरी मातीचा चिखल नाही ना तुम्हाला तिथं गट्टर दिसणार ना काय दिसणार आपलं हे आपलं कस हच पाणी आपल्या झाडांना सोडलेला असते कुठल्या म्हणजे आपण बाग केलेल्या असतना त्या बागेतच आपलं हे घरातलं पाणी सोडलेलं असते त्याच्यामुळे चिक्कल हे तुम्हाला दिसणारच नाही
हा म्हणजे
चिखल म्हणायला गेलं तर
असं काय गट्टर सारखं काय नाही अगदी स्वच्छ सगळीकडे
होय होय अगदी स्वच्छ आणि म्हणाय गेलं तर आता कसं आपलं ह्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये पेरणी सुरू होत्या पेरणी पेरणी म्हटल्या उतर हा भात त्याच्या आमच्याकडे भात आणि फोळीत पिकते ना जास्त म्हणाय गेलं तर कोळीत माहित असेल की तुम्हाला? हा. ते पिकतेय मी आता तुमच्या तोंडात नाही पहिल्यांदाच तुम्हाला कोळीत माहित आहे. कारण का बाकीच्याना जास्त माहितीच नाही. कोळीत म्हणजे काय आहेत?
होय काय मला थोडं मी थोडी रेसिपीचे शौकीन आहे.
त्याच्या मुळे म्हणजे महाराष्ट्राचे सगळे म्हणजे पदार्थ थोडं थोडं माझं करून झालं. तिला ते शेंगुळया
शेंगोळ्या काय? हा हा म्हणजे आम्ही कस आमच्याकडे बघा आता हे भात झाल्यानंतर ना ते कुळीत करते म्हणजे भात कापायला कसं दिवाळी येत ना. दिवाळी झाल्यानंतर न हे कोळीत पेरायचं असते.
म्हणजे भात झाला की लगेच कोळीत हा.
होय आणि पेरणी म्हंटल्यावर पहिला आत्ता आत्ताच सगळे जण भात पेरून घेतात ना नांगरूण वगैरे आणि आमचं कस आम्ही आधी गावी राहत होतो ना. आम्ही लहान होतो त्यावेेळेस. मग मग तस सहा म्हणजे सहावी सातवीत येऊपर्यंत तर आम्ही गावी जायचं जास्त करून शाळेत म्हणजे जास्त शिकाय शिकायचंच नाही एवढं. कस आम्हाला शेतातलंच ना जास्त धान्य न म्हणजे आमची हे लावणे आम्ही कशान करायच माहितेय का, नांगरण नांगरणीन करायचं. आता ट्रॅक्टर ते आल्यात ना आणि जी नांगरणीची जी मज्जा होती ते ट्रॅक्टर मध्ये काहीच नाही म्हणजे बघा की बैल बांधायची, त्याला ते नांगरण बांधायच, मग आमच्या घरातली कशी करायची त्या नांगरणीवर ना आम्हाला उभं करायच. हा तेच. त्या मग ते नांगरायच पूर्ण नांगरून घेतल्यानंतर पूर्ण चिखल करून घ्यायचं असतंय. चिक्खल केलं की मग त्याच्यामध्ये हा पाणी, त्याच्यामध्ये मग ते भात, लावायच असतंय रोप आलेली असतात ना. छोटी छोटी ती रोप त्यात लावून ते घ्यायची असतात.
बरं हा.
म्हणाय गेल तर ते एक भारीच आहे सोडा. शेती कराय गेलो तर त्या टाईप तिकडची तेच भारीच आहे. आणि मी तुम्हाला मगाशी सांगाल तू बघा ते महापुरुष म्हणून महापुरुषाची माहिती. सांगाल तो ते पण ना आमच्याकडं तो अदृश्य आहे सोडा तो दिसतच नाही आणि मेन म्हणाय गेलं तर मी ना किती वेळा तरी ट्राय केले बघायला, पण ते अजिबातच दिसत नाही. आता म्हणजे मुंबई वरून पण आमची सगळी येतात नाही. मग एक आपल्याला उत्सुकता असतेस की घरातल्यांनी आप आपल्याला सांगितले म्हटल्यावर काही ना काहीतरी असणारच. मग तो एक माणूसच म्हणजे म्हातारा असा माणूस आहे, पण उंचच्या उंच, त्याच्या पायामध्ये तो आपली कोल्हापुरी चप्पल असत्या. ती तो चप्पल घालतय, हातामध्ये काटे असतात घुंगरू लावलेली, आणि हातामध्ये कंदील असते. कंदील माहितीय ना?
कंदील माहिती आहे की हा
ते कंदील असतय त्याच्या हातामध्ये
हा आणि मग तो रात्री दररोज रात्री असं फिरतोयचं तो
होय होय रोज रात्री फिरत असतोय. आणि त्याच्या किण्या ते चपलांचा आवाज असा आपल्या ह्याच कसं येतंय आवाज पायताणचा कार कार कार आवाज येतोय सेम सेम तसा आवाज हिचा येतोय चपलांचा
दिसत नाही खरा आवाज येतोय.
आं
दिसत नाहीत.
हा दिसत नाही पण आवाज येतो. म्हणजे ते अनुभवलय एकेकांनी म्हणजे आपच्या घरातल्यानी पण ते अनुभवलय त्याच्यामुळे बगा की म्हणजे त्या माणसाचं पण म्हणजे कसं काय असेल पण तो दिसणाऱ्यांनाच दिसतोय. म्हणजे आम होय म्हणजे ना आमच्या इथे एक म्हणजे काकी होत्या त्या रात्री आलेल्या त्या टायमिंगला बाहेर आलेल्या आणि त्या वॉशरूमला बसलेल्या तिथं आणि तेवढ्यात हाय ना तो त्यांच्या पुढं गेला पण मागं वळून त्यांन त्यासनी काय म्हंटला माहिती आहे का तू म्हणजे आज वाचलीस परत माझ्या जर ह्याच्या म्हणजे वाटेत आलीस तर वाचणार नाहीस असं ते म्हंटला.
बापरे भिल्या असतील त्या.
आं
त्यांनी घाबरल्यात.
होय होय घाबरल्या म्हणजे त्यांना कसं ते माहितीच आहे ना. गावच्या लोकांसनी ते माहितीय त्याच्यामुळे त्यानी काय येवढं घाबरू वगैरे शकत नाहीत.
हा तरी पण ह वाटेत त्याच्या त्याच्या वाटेत आले. म्हणलं थोडे घाबरनार असणारच ना असं, माहित हाय म्हणून नाही खर त्याच्या वाटेत आलंय म्हणून ही भीती. भीती असणारच.
हा आणि म्हणायला गेलं तर बघा की त्या आजी पण घरात आहेत पूर्ण पॅक आहे आपला दरवाजा पण बंद. बंद आहे की दरवाजा असा उघडा पण नाही त्या बंद दरवाजा पण त्या आजीला तो बाहेर जाऊन घेऊ शकतो एवढी त्याच्यात शक्ती आहे. बंद दरवाज्यातून
अरे बापरे दरवाजा उघडायच नाही अजिबात खरं बाहेर बाहेर आता पण तसं होत की आधी तस व्हायचं.
आता म्हणजे आता त्यांनी नाही त्यांचा आता नवरा वारलाय ना त्याच्या मुळे ज्या वेळेस पण अं दोघांच्यात भांडणं व्हायची. त्यावेेळेस तो तिच्यासोबत तसं करायचा म्हणजे घेऊन वगैरे. घेऊन वगैरे जायचं त्यासनी आणि झाडावरती ठेवायचं वरती. ते आता आंब्याचं झाड तोडलं सोडा. मम्मीच्या माहेरच माझ्या पण त्या आंब्याच्या झाडावरती आणि त्या आजीला आपण सगळी शोधतोय ते दिसतय. पण आपल्याला ती दिसत नाही पण नंतर नंतर जशी सवय झाली ना मग तिला ज्या वेळेस तो घरी आणून सोडायचा पण ते रात्रीचच सोडायचा हा म्हणजे सगळी झोपल्या - कोण जागी नाहीत. त्यावेेळेस सोडायचा पण एके दिवशी ना. तिन ते सगळ्यांना सांगितलं. - की असं अस झाल्यावर असं असं हेव मला घेऊन जाते म्हणून महापुरुष आहे. म्हण तो. तुम्हाला घेऊन जातोय ते तिने एकदा सांगितले. त्याच्यापासून मग कधी तिला घेऊन गेला ना मग ह काय शोधत. वगैरे ते नव्हतीत कोण. ते पण आहे होय होय शोधत पण नव्हती. आणि आत्ताच. नाही नाही आणि आत्ताच की नाही. माझ्या गावची यात्रा पण झाली. देवीच्या आमच्या त्यावेळेस पण ते पण बघण्यासारखं. भारी होत हा म्हणजे चौदा वर्षांनी भावा. बहिणींची भेट झालेली. आमची देवी ती म्हणजे भाऊ बहीण. अ देवीच भाऊ होत ना काहीतरी असं भांडण वगैरे. वगैरे झाले तो म्हणजे आता आधीच काहीतरी असतच की. त्या भांडणांमध्ये काहीतरी झालेलं. पण चौदा वर्षांनंतर त्यांची भेट झाली त्यावेळेस. ती एकमेकांना भेटल्यावर म्हणजे एवढी म्हणजे पालक्या नाचालत्या ना. कि बघण्यासारखंच होतं ते एक दृश्य ते बघण्यासारखंच होतं. म्हणजे भारी वाटतेय ते असं बघायला. मी तुम्हाला एक दिवस घेऊन पण जाईन तिकडं आमच्या गावी म्हणजे सव्वीस एप्रिल ला कार्यक्रम असतोय तो. तो कार्यक्रम बघायला मी घेऊन पण जाईन तुम्हाला. हो एप्रिलमध्ये दरवर्षीच हा या वेळेस कसं पंचविसावा वर्धापन दिन सोहळा होता त्याच्यामुळे तो तीन चार दिवस होता कारण का मोठ्याने कार्यक्रम होता. आणि आता कसं मग पुढच्या वेळेस पासून कसं सव्वीस तारीखच.
बर बरं
तारखेला चांगला असणार म्हणजे बघायला पण भारी असते. सात पालक्या वगैरे येतात. ते बघायला चांगलं असतय. हा होय सांगेन. मग मी तुम्हाला अजून काही.
हो चालेल चालेल. ओके बाय